हॅलो,
आवाज येत नाही. काय माझा
आला, आला आता आला,
हा हा जेवलासा काय?
हा जेवलो, बघा तुम्ही जेवलासा,
हा जेवलो की,
हम्म हम मग पोरं कुठे गेली, आमच्या इकडे आभाळ रात्रभर पाऊस पडलाय, मोठा तुमच्या इकडं,
आमच्याकडे पण होता. जरा पाऊस वातावरण जामच आहे.
हाय व्हय. हम, हम, अशा पावसाळ्यात दिवसात जरा भजीबिजी तळून खायला बरं वाटतय. मग, करतायसा का नाही.
आम्ही करतोय की, भजी कां कांदा भजी करतोय, होय मिरची भजी.
आणि पालक भाजी करतासा काय?
नाही, हो तुम्ही करताय पालकभजी.
करतोय की,
हा हा,
काय आपण हाय, हे बेसनच पीठ चटणी, मीठ सडा, पालकची भाजी धुवून इथे निवडायची. आणि बारीक चिरून घ्यायची, मोठे चिरायच नाही, बारीक चिरायचे,
हा,
माझं असंच का पिठात ते भिजवतानाच ते पालक घालायचे, आणि पिजे मग तोण घ्यायचं..
हा हा...
ते त्याज स चटणी करतात कांद्याची.. ती येते तुम्हाला...
नाही कधी किती केलेली...
मी तर नाही केले त मली इूनची.. म्हणून म्हटलं की विचारायच म्हणते सगळयांना.... कोणाला येतच ना
हा हा तुम्ही गव्हाची खीर कशी करताय,
घेवाचीया....
हा...
हो.... आपी क.... साध्या गव्हाची करत अस...
अ होय साध्या गह गव्ह दोन् मिक्स करून हा हा
खप ललेगाव घ्यायचा...
काय ते हा...
इ
एक हा
अनेक.... खवा आणि ते... खिर झाले... खिरीत घालायचा मसाला द्या म्हणलं की देत्यात आणि ते गहू गहू कणी रात्री.. रात्रभर भिजत ठेवायचं म्हणजे... शिजायला लागेल ते कसं पण घालतात. त्यात खरं ते शिजत नाही लवकर आणि.. रात्रभर भिजत ठेवल कनि... मग दुसऱ्या दिवशी सकाळी धुऊून घ्यायचं स्वच्छ जरा उघच तू... घालून एक शिट्टी मारायची दोन... आणि मग ते गिर शिज शिजवून घेयचं शिजवून घेतल्यावर ओतून गार
हा
त्यात गुळ आणि खोबरं खोबऱ्याची तुकडं ओल्ल्या परत तर काजू बदा दाम काजू, बदाम परत एक हे जा मसाला म्ह तो तुपात घा भाजून त्यात वतायचा.
हा हा
तोवर शिजवायची. हम्म मस् त लागत्यात. खायला होय खाणार असले तर घरातली त्यांच्या त्यांच्या वाटीत घालून घेत्यात. कोण प्रत्येक जण खाईत नाही ना दूध. कोण खातंय कोण नाय् खाय
होय होय
चालेल ना नंतर ना मग आणि कशी जशी होईल तशी लागते.
होय होय
शेवाळ्याची खीर
शेवाळ्याची खीर करतोय की आम्ही.
कशी करतासा ती?
आम्ही शेवाया आधी भाजून घेतोय तुपात.
हा
पुन्हा त्यात म पाणी घालून नंतर जे दुध खात्याला ते माणूस दूध घालून डायरेक्ट त्यात साखर त्याजा मसाला वेलचीपूड घालून उकळत त्यात खीर घाल शेवाळ्या घालू नसलं तर पाणी घालून आम् मी उकळतोय आणि मग नंतर दूध घालतोय त्याच्यात.
घालतासा का?
हा तुम्ही कशी क
शेवाळ्याची खीर बी चांगली लागते आम पण तसंच करतोय शेवाळ्या घेत ते भाजतोय तूपात जरा आणि मग दुध ते दुधातच जास्त प्रमाणात करत्यात नय दुध आस जरा शिजायच ठेूउनकानी त्यात जरा सा वेलची फूड, काजू, बदाम, बारीक तुकडा करून नाहीतर तुपात तळून जरी घातलं तरी पण चाऊ लागतीया.
हम्म हम्म.
आणि शिजत ठेवा येतय
हा हा.
तीबी चवीला लागत्या खीर. ते मी ते सिक्कीम माहितय का सिक्कीम राज्य सिक्कीम राज्य
ऐकून माहीताय
ह हा आत्ता आलो.
हा हा.
हा हा. त्या राज्यात कनी बघायलागेल असं थंड प्रदेश असं हिमाचल पर प्रदेश आहे तिथं अ म्हणजे बग काल बंगाल परत पूर्वेस भूतान, पश्चिमेस नेपाळ. तास लागत आहे उत्तरेला त्याच्या चीन आणि त्याच्यामध्ये तो गाव आहे आणि तिथं अ. आ आ म्हणजे अशा भरपूर नद्यांचा स संगम आणि जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं उंच पर्वत शिखर आहे तिथं.
तिथ का?
तिथं मग अनेक पर्यटन तळा येत घंडाट जंगलात परत अनेक प्रकारची फुलं. आणि धबधब भरपूर प्रमाणात बघायला मा मिळत्यात.
हां हां.
तर नेपाळी नेपाळी वंशची. आणि जास्त प्रमाण बौद्ध समाज आहे तिथ.
हां हां.
त
सिक्कीम हे इतिहासातलच एक हे आहे.
हम्म आपल्या भारत देशात सर्वांत लहान राज्य ते. दोन नंबर आय ते.
हां हां.
तिथं कसं असं उन्हाळ्यात त गेलं असता की एकदम स्वच्छ च्छ असं. नदीचं पा नी निळ्या रंगाचं व्हाय त्याल बघ. मिळायला अन थंडीच्या दिवसात गेल असं त तिथे घुटलेल बर्फ असतय. त्यामुळं ते बघायला भारी वाट तिथं बरेच अस स पर्यटन स्थळ म्हणून बघायल जात्यात तिथं अ प्राचीन बौद्ध मटातील अश ते म्हंजे पूर्वीच्या काळातली तिथं अ म्हंजे असं वस्तू आहे संग्रहालय हं आणि. अ बर्फचाच सि अ अस तिथं अ तयार झालेला.
हां.
ह बघायला एकदम असं भारी ठिकाणं आहे ते हम्म बघण्यासारखं आय. त्या प्रवासाला गेली होती पण भा बारा दिवस असे सलग लागत्यात. आणि अ हॉटेलमध्ये जरा राहाय लागतंय. विमानस्थळ रेल्वे टेशन सगळ आहे तिथं.
हम.
हम्म हम्म. मग तुम्ही कुठे गेलतासा फिरायला?
आम्ही नाही फिरायला गेलेलो. दसऱ्यात ना फक्त आंबाबाईला गेलेलो महालक्ष्मी मला
हम्म गेलतासा व्हय? हम्म अंबाबाई तुमच्या इथून लांब आहे की जवळ हाय
नाही जवळाय एकवीस पंचवीस किलोमीटर वर आहे.
हाय का? ह ह. हम्म हम्म.
ते पण देवस्थान जागृत देवस्थान हाय.
अंबाबाईचा तिथं काय तर डिसेंबर महिन्यात. तर देवीच्या चेहऱ्यावर सूर्यकिरण काहीतरी येतंय ना प्रकाश
होय होय. होय.
मग?
मग तुम्ही राऊतवाडी धबधबा बघितलाय? कधी नाही काय नाही आम्ही पण तिथं पण पावसाळ्याला जात्यात
हा हा. दब दबा वगायल जाना. प्रणची हीच वाटतेय मागिद्या. चार कुटुंब वाहून गेलंत बाई. दिलसर.
होय होय.
असं पण बघायला, पण जाऊ बी वाटते एक मन एक मन म्हणतय. घरात बसलेलं बर हम्म. हम्म मग घरात आणि काय काम करत असं.
घरात नाही काम काय घरकामच की.
तुमच्या इथं ब्लाऊज शिलाई कशी आहे.
आमच्याला का बऊज शिवत्यात आमच्याला काय अ शी. शंभर दीडशे शिवलतेच्या बेतावर असतय हम्म.
आमच्या इकडं साधं ब्लाऊज ला ऐंशी रुपये घेतेत. कटोरीच्या ब्लाउज ला शंभ शंभर रुपये घेत्यात. आणि जरा अस. तर लग्न असेल. तर त्याला दीडशे घेत्यात. आणि साधं पण अस्तर लवत तरी ते दिडशे रुपय घेते आणि प्रिंस. तेच कटोरी त्यांना असं करायच्या म्हणज साडेतीनशे चारशे रुपये होत्यात.
कोणी. हा हा.
हम्म हम्म. तर त्यांनी मग वेगवेगळ्या घेत्यात, मग ब्लाउजची किंमत पाचशे सहाशे रुपये होती.
हा.
हम्.
का का नाही ब का
निवनत.
काय नाही वाणत.
आज मिरग निघाला. आ साठ तारीख तेजी माजी का क करता ते
च भाजी अशीच की शिजवून घ्यायची पुन्हा कांदा त्या मसकूट चटणी मर घालून जिर मोरी घालून फोडणी टाकायची वाफरून शिजवून घ्यायची मग
आणि काय घालत असं त्यात मग वेगळं
आणि काय नाही मग वेगळं काय नाही सड
मिर्ची घालता का चटन हा हा हम हम
हा जेवण तेण झालं मग
हम्म झालं बघा तुमचं?
आमचं झायला आताच जेवण भांडी तेन घासलय. हम्म ठेवु मगं?
बरं बरं.
हा.
कणमया! कणमया! मी फोनवर बोलतोय मैत्रिणीं संग, ती कोणा अस बोल त्या?